हॅलो? हॅलो... हा काय करायला
काय नाही बघा आता मुलीला न्यायला आलोय. मुलीला न्यायला आलोय.
हा झाले नाही नांगरयती
होय होय झाले की,
हम्म हम्म आणि काय
तुमचं काय चालू आहे?
काही नाही. पिशव्या शिवालय..
शिवण.. काम पण करताय होय
हो पिशव्यांचं करतंय
होय
नाही बसून थोड्या मुलींना शाळेत नाहीयचं थोडं बाहेर कामाला गेल की त्यांचा हाल होतय
मग आणि काय स्वयंपाक
स्वयंपाक झाला की
लवकर केलास
होय होय लवकरच असतोय तुमचा
आणि काय?
तुमचा झाला काय स्वयंपाक?
नाहीय नाही अजून
हम हम हम
पता तिकड आहे काय पाऊस?
इकडं नाही पाऊस जरा पण
तर बघा ती इकडे किती पूर आले आणि तिकड शेती असलेलाना पड ना
हो हीकडं नाही पाऊस
तिकडं आमच्या माहेरच्याकडे पण नाही म्हण पाऊस जास्त.
हा हा हा
हम्म् मग आणि काय?
काही नाही बघा निवांत हाय
होय..
हम्.
पाणी आहे हिरि हिरि असतय ते
होय होय खरं पाणी नको काय असून काय उपयोग
होय पाऊस झाला का नाय चालू.
हो.
नाही इकड कधी आला नाही सग. ह. ह.
हा पवा दोन दिवस गेल सुट्टी नाही आलो ते तिकड मुलगाच तिकड बहिणीकड आल ता नाही.
हम्म.
मग काय?
तर मग आजीला आहे.
हा.
पाचवी ला.
पाचवीलाये मुलगा
मग कुठल्या शाळेत घातल.
तिथं कबनूर मध्ये हेला कुसुमताई मनेरा स् कुलला
हम्म मलेरिया चांगले आहे थोडाशा हाती पण
होय.
ह्. तिथं म हे समृद्धी हि जी परीक्षा असली की तिथंच ठेवत्यात न. ह भाव सरायचे.
काय?
समृद्धी प्रज्ञाशोध ही शिष्यवृत्तीची परीक्षा असते ना.
होय होय हाय की
अ त्या शाळेतच असतेच नाही परीक्षाच्या
हा मनेरा हाय स्कूलमध्येध्येच असतात.
हो चांगले सगळच आहे तिथ.
होय.
आणि काय तुम्ही काय करताय निवांत घरी
होय होय घरीच असते.
आता काय शेतात कामां असतील.
नाही नाही शेतात काही काम नाहीत आता
ह पाऊणसासला खर. ह जारी आता कुठलं पीक येणार.
आता बाजरीे बाज हा बाजरी मका
हम्मम. मग का काय कयास होय ह्याचानचकि टॅक्टरनच म्हणताय.
होय होय. होतय.
कुठला ह ज क स्विप फार नसते ह जी हम्. मुली मुलगी काय काले. हो.